हॅलो!
हा बोल की.
कुठ हाइस?
हाय की घरात आत्ता आलोय बग घरात गेलतो बाहेर. नाही नाही आज काय आज गेलोच नाही सोड कॉलेजला.
गेलास नाहीस होय.
नाही नाही आज एक जरा काम करायचं होतं ते फोनवर.
हा हा हा हा.
आणि जरा बाहेर जाऊन ते गाडीचं पण पार्ट आणायचं होत ना. मग मित्राबरोबर गेलो मागाशी.
कोल्हापुरातच राहतोयस नव्ह तू?
नाही आमचं इकड साईडलाय अ आपलं बावड्याकडं.
हा हा हा हा हा हा. मग आलास गाडीचं पार्ट घेऊन आलास काय?
आणलेत की आणलंत ते बॅटरी गाडीत चार्जिंग लावायची होती.
हा हा इलेक्ट्रिक आहे काय गाडी?
नाही नाही. आपली हे जीय स्प्लेंडर हाय.
हा हा हा तेव्हा हॉर्नच ते हॉर्नची बॅटरी ते न होय?
हा म्हणजे माझंही करायचं नवतं हा तेच की ती बॅटरी.
हा हा हा कुणाची गाडी आहे मित्राची का तुझी?
माझी काय नेलती सोड दुसऱ्या मित्रान ते वर च माळवाडीच मित्र आलत रे.
हा हा.
तेच तेच काम होतं मग ते फाट्यावर गेल तोे मग ती काय काय केलं. ति बॅटरी केली, त्यानंतर ते पार्ट घेतलत परत आलो, तिथ थांबलो होय बॅटरी चार्जिंग ला एक तास लागतोयच.
आ होय.
हम्म ते बॅटरी बसिवली परत पार्ट घेतलोत आलो आणि परत क कयाला आणि गेलो. त्या औषध आणायच होतं म्हणुन.
मग कॉलेजला तू गाडी घेऊन जातोयस काय?
होय गाडी घेऊनच की एवढ्या लांबण कुठ इथं का विषय आमच्या इथं हे थांबत नाहीत रे एसट्या थांबत नाहीता.
काय तर स्वतःचच?
हाआ, त्यामुळ तीन चार एष्ट्या म्हणजे इथं गाडी कितीला थांबणार सांगू? आठ का साडेआठ ला गाडी ऐ.
टाइमिंगला येतोय अशा, तास दोन तासानंतर.
हाआ तस तस. होय, तेच की. आणि असल्या तरी फुल भरुन येत्यात रे. कॉलेजला जास्त येत्यात ना फाट्यावर. त्यामुळ फाट हा त्यामुळे फाट्यावर जायला लागतयं. मग तिकडनं परत सांगरुळ ह्याच्याव आपल्या स्टँडला या. तिथनं चालत परत मग कॉलेज जवळ या, असा विषय आहे. नाही. आपलं रंगकाव स्टॅण्ड. तिथून. तिथून चालत परत त कॉलेज पर्यंत जाया पाहिजे.
आन त्यात नंतर येताना आणि एसटी चुकली की आणि थांबायला लागणार.
होय. सगआ सगआ वेल त्यातच जातोय रे. त्याविषय स्वतः असली की कधी पण जा तु काय विषय नई.
होय. लायसन काढलायस काय?
लायसनं? काढलय की. पर होय परवाच काढलय आम्ही जाऊन. म्हणजे सहा महिने लाग त्यात नाही. एकदा तू ब कती लर्निंग काढलास की मग सहा महिन्याच्या आत ते जाऊन ट्रायल द्यायला द्यायाची असतेया.
आहाहा अजून मी काढली नाही रे.
नाहीच हे.
अ हम हम.
हम् म तेच. अममम एकवीशे.
एकविशे आला? कॅम् मध्ये काढलास का डायरेक्ट तिथे एजंट कडे जाऊन?
हो एजंटकडनच. कॅम् मधे नाय.
परवडलं की रे तुला.
ते मित्राच्या ओळखीचं होततं रे.
हा हा हा.
त्यामुळे काही विषय नाही. त्यामुळे जरा कमीत करून
हा हा.
मंग तू काही लर्निंग काढलंस का नाहीस?
काहीच काढलं नाही मी. लर्निंग सुद्धा काढलं नाही. ड्रायविंगच सुद्धा ते
म आत्ता आत्ता वय किती?
माझं आहे कि आता. वीस आहे.
वीस आहे व्हय? मग बसतयं, म काय विषय नाही.
हम्म निघतयं खर काढना. काढतो की आता लवकरच.
काय एवढं नाही. एवढं काय मला बी वाटत ते अवघड असतय. ट्रायल. काय नाय निवांत हाय. आधी आठ आकडा काढायच्या वेळी कनी, आधी तिथं जायाचं. ते पेपर तेन द्यायचं त्यांच्याकडं.
हां
मग ते प्रत्येकाचा पेपर घेत्यात ते सई दिन करत्यात. मग लाईनमध्ये या गाड्या लावायच्या. तीअ चीनन आडवी लावली असते ती काढत्यात आणि म आठ आकडा काढताना बरोबर मधी गेलास सुरुवातीला मधीच जायाच. तवा जो आताहेसा हा मधनं सुरुवात करायची बरोबर. होय मो मोठा असतय. मला वाटलं बार बारीक असलं, पण तेवढं नाय, लय मोठा असतय ते आट. आरामात राऊंड निघतो मग मध्ये गेलास का नाही तीन वेळ अस हात गोल फिरवायचा असतोय हां.
हां.
परत पुढं जाऊन मागं आलास इकड कुठं डावी कड जाय साठी तर फक्त असा हात काढायचा उजवा. आणि परत तो उजवा टर्न घेऊन परत बाहेर आलास की नाही की परत तीन वेळा असा हात वर खाली फिरवायचा आणि एकदा असा परत वर असा करायचा आणि मग थांबवायची गाडी हम्म मग तेवढे तेवढेच असतंय बाकी काय नाही.
मग किती दिवसात येत्या लायसन्स काढल्यावर?
माझी महिन्याच्या आताच आली सोड काढल्यानंतर.
मग काय झालं की हां, नाही मला एक एक सांग सांगय लागल्यात फोर व्हीलर सुद्धा शिक, दोन्हीची एकदम काढ. स्वस्तात पडत्या.
ते पडतंय
खरं नाही रे ते एकदा थांबलं की थांबतच जातंय. एक एक काढलेला आणि बरं.
हम्म तेच की.
नाही तर टू व्हीलर च पण नसताना कुठं तर सापडलं तिथंच हजार दोन हजार देण्यापेक्षा ईकड लायसन्स निघत्या.
हां मा माझ ट्रिप्सी होतो आम्ही.
हां.
कुठं आपल्या गंगावेस जवळ गावलो.
हां हां. मग तेच रे असं एक हजार एक हजार देण्यापेक्षा, एकदाच लायसन्स काढलास की काय तर सांगाय तर येतंय. लायसन्स तर आहे. पेपर होता, वेळ झालेला जात होतो.
हां तसच सांगितलेलं आम्ही काहीतरी, पण गाडीच चालवता त्याच्याकडं होती की लायसन्स आणि तो लांब होता सोड आणि मागच आम्ही गाडी थांबवलेली.
हां मग डायरेक्ट आलेला त्यान मारला मशीन आहे कायतरी हां, असा विषय आहे रे मशीन तेवढं मारू द्यायच नाही. काय असल ते कॅश घ्या घ्या म्हणायचं. एवढंच आहेत तेवढंच आहेत. नाही मशीन असलं की प्रॉपर सगळा भरायच लागतोय तो दंड.
होय तेच की, एकदा फोटो काढला की मग काय नाही. ते कॅन्सल कराय येतंय सोड पण ते काय सांगतात झालेय आता.
होय.
आता पावती केल्या त्यामुळं काही चालत नाही.
हम्म. पाऊस उघडला काय?
झाल ऊन पडलं सकाळपासन तेच.
इकडं पण लगेच गेलाच बघ, पाऊस गेलाच ऊन पडलंय.
हां ते तेच विषय झालाय, अवघड आहे. तेच मग आणि बाकी काय?
काय नाही बघ, निवांत. तुझं?
निवांतच आहे. आता काय जायाय नाही मी आठवड्याभर कॉलेजला.
आठवडाभर जाणार नाहीस?
जायलाच नाही.
जायाला नाहीस होय, म आता जाणार आहेस का नाहीस?
सोमवारी डायरेक्ट, उद्या गेलो तर गेलो, उद्या कसाय शनिवार असतोय नाय शनिवार म्हणलं पोरं सुट्टी बरोबर दोन दिवस घेत त्यात शनिवार आणि रविवार शनि हा शनिवारी कोणी येत नाही आणि आता काय झालंय कॉलेजवर गेले एकदम स्ट्रिक्ट आधी कसं तो कधी -कधी पण कॉलेजमध्ये जा, कुठल्या बी हेला बाहेर ये, असं होतं ना.
आता एकदा आत गेले की, तुमच्या इथं बाहेर येवू देत नाहीत नव?
होय नाय-नाही ते तेच विषय झालाय. बाहेर डायरेक्ट साडे दहा नंतर.
हअ... एकदा आत गेलं की आतच.
होय आताच मग ते स्टडी रूमला बी जाया मिळत नाय.
च कॅनटीन आतच आहे नवं का बाहेर आहे?
आतच आहे की, कॅन्टीन मुळंच केलयं वाटतं कारण कॅन्टीनला कोणी जाईत नाय नाय. सगळी बाहेर ते दोन वड्याच स्टॉल आहेत तिथंच जात्यात.
असं हाय व्हय.
होय त्यामुळं त्या कॅन्टीनवाल्याला फायदा मिळत नाही त्यामुळंच त्यांनी मला वाटतंय ते हे केलंय पूर्ण पॅक. लय स्ट्रिकट केलय.
लय शिपाई पण लई स्ट्रिकट हायत, स्ट्रिकट हाईत.
होय तेच की, मग काय झालं थांबलेलं नाय आम्हीं बरोबर कुठं ते कॉलेज च्या बरोबर समोर मारुती मंदिर आहे तिथं कॉलेजच्या कॅम्प उशीर सपतोय कि मध्ये रोड लागला आपला आणि पलीकडं मारुती मंदिर. तिथं येऊन उठिवलय. अस फोटो काढून तिथं त्यावेळी आम्ही कॉलेजला याय नव्हतो. तू निघालतो फिरायला ह्याला पालेश्वरच्या धबधब्याला.
आलासा तिकडं जाऊन, किती किलोमीटर हाय हितनं?
बरोबर किती सांगू पंचावन का किती बसतय बाबा.
एक तास लागतोय जायाला?
एक दीड तास लागतोयच आम्हांला लागला म्हणजे आम्ही कोट न्याय नव्हतो ना. कोट घेतल्यालत संग आणि होय बाकी हा बाकीच्यांनी घेतलं आम्हीं घेतलेले तर आम्हीं ठेवलेत मित्राच्यात.
परवडतय की रे पंचावन एका दिवसात येतयं की जाऊन.
जाऊन येतंय की, आम्हीं आठला जायाचं ठरीवल्यालं सकाळी म ते मित्राला घेतला. तिथनं परत गेलो खुपिऱ्यात एका मित्राला घेतला.
हा..
आणि कॉलेज वर जाऊन थांबलो, आठला निघायचं होतं ते अनेक मेंबर होतं तं तेनं आवरलंच नाही नऊ का साडे नऊला बाहेर पडलो आम्हीं.
आणि आलासा कितीला संध्याकाळी.
रात्री नऊला.
हा म्हणजे बाहेर जेऊन तेन,
हा जेऊन तेन आलो आणि तिनं पुढं हेला गेलो नाही पावनखिंडला.
हा.. हा.. हा.. तिकडलं सगळं फिरलासा.
हा ते तिथनं बारा का तेरा किलोमीटर पडते त्या धब
हा हा हा धबधबा हाय नव्ह ते मोठा हाय नव्ह धबधबा
आहे की किती फूट सांगू तुला एक पंधरा किंवा वीस असेल उंची होय म्हणजे एवढा पण नाही बाकीच आहेत की नाही आपलं बरकी बरकीच
हा हा
तेवढा उंच नाही पण लोकेशन भारी आहे ते
हां माहिती हाय की फोटो व्हिडिओ बघायला लागलो की आता जाड आहे उंच नाहीय खरं जाड आहे रुंदीला
हा रुंदीला हाय सोड
हा हा गर्दी आहे काय जास्त गर्दी आहे काय जास्त तिथं
नाही एवढी नव्हती आत्ता आता झाली असेल काय माहित आम्ही गेलतो तवा एवढी काय नव्हती
हा हा हा
असा विषय त्यानंतर गेलो त्या हॉटेल जवळ तवर राहिली एकाची छत्री, ती गाडी परत माग परत आणि मग गेलीत धबधब्या जवळ होय तेच की हा होय तिथ अर्धा तास परत गेला मग जेवलो तिथं एक तास आणि तिथन पुढ आम्ही गेलो
किती जणत होतासा
आम्ही सात जण होतो
सात जण दोन का तीन गाड्या
होय आमच्या गाडीवर तिघ आम्ही तिघजण होतो आणि बाकीचे मग दोघं दोघंच होय
हा हा सगळी गल्लीतली
नाही नाही मी आणि इथलं पुढच्या गावातल एक मित्र हाया आम्ही दोघच बाकी ती सगळी कोल्हापुरची होतीत अनेक मेंबरला तर मग तिकडनच घेतला मल्कापुरातनच
हा हा कॉलेजमधन जातयसा काय नाही अशी मित्रांबरोबर तेन या
ती जात्यात की त्यांच्या ट्रिपा मोठ्या असत्यात रे एकदम पुणे पुणे पुणे साईडला तिकडं आम्ही नाही जाईत इथल्या इथ चालतय
वयताग येतोय काय जायला
होय तेच कि कुठंही करतोस
हम्म
आपल्या आपल्या असं चालत्या रे ती त्यांची त्यांची जोड्या आहेना वेगवेगळ्या आहेत
होय होय
आणि त्यात तो तुझा मित्र पण नाही आम्ही तिघ आसतो ना एकत्र मग ती दोघं पण नव्हतीत मग कशाला जाऊ
होय चालतय घे फोन कर मला लगेच हाय बघ मी ऍप वरच
बर बर चालतय
हा हा